हा काय चाललंय? शुभ दुपार. काय चाललंय आवाज येते का? मस्त.
आवाज येतोय, येतोय. झालं जेवण वगैरे.
हो हो झालं माझं तुमचं.
आमचंही झालं काय म्हणता मग.
काही नाही निवांत चाललय प्रवास सुरू आहे.
बर बर बर बर.
अ तुमचं काय चाललंय.
आमचं निवांत.
तुम्हाला काय वाटतं कशाचा प्रवास चांगला वाटतो रेल्वेचा की बसचा.
अं मला वाटतं मला तरी ट्रेनचा प्रवास सेफ आणि असा छान वाटतो.
हा रेल्वेचा प्रवास सेफ वाटतो थोडा.
आणि बस पेक्षा ट्रेन रेल्वेचा प्रवास छानच.
हा म्हणजे दुसऱ्या लांबच्या प्रवासाला तरी ठीक आहे रेल्वेचा प्रवास चांगलाय.
हो छान कारण तर कसंय माहिती आहे का. आपण दोन दिवसाचा किंवा बारा घंट्याचा प्रवास बसन बसून पूर्ण ताटून जात ना माणूस च्या मध्ये ट्रेन मध्ये अटलिस्ट मधल्या मध्ये तर माणस उठून फिरत.
हो.
परत खाण्यापिण्याची परेशानी नाही होत. बसमध्ये जिथल थांबेल तिथे मग तुम्हाला मिळेल समजा खायला पण असं रस्त्यामध्ये काहीच नाही मिळणार.
काहीच काहीच नाही भेटत रस्त्यामध्ये हो.
ते म्हणजे किचन्स पण अवेलेबल आहेत. तुम्ही काहीही ऑर्डर करू शकता तुमच्या म्हणजे सोबत जर लहान मुलं
सर्व सर्व सर्व गोष्टी अवेलेबल आहेत आत
हा त्याच्यासाठी मग आपण स्पेशल ऑर्डर पण देऊ शकतो की बाबा मुलाला हे बनवून द्या. तर ते बनवून देतात त्या किचन म्हणजे त्या स्वयंपाक घरामध्ये. त्याच्यामुळे ट्रेनचा प्रवास मला खूप जास्त आवडतो मग ते तीन दिवसाचा ही असेल तर मला आशी
हो ना अ टेच प्रवास चांगलाच आहे कधी बसचा प्रवासला कस थोडस इतर गोष्टीचा प्रवास करायच म्हटलं तरी मग खाण्यापिण्यासाठी दुसरीकड वगैर थांबावला
थांबावं लागत आणि ट्रॅव्हल्स ब आता बस गव्हर्नमेंट आहेत समजा त्यांचे स्टॉप असतात पण जे ट्रॅव्हल्स नाईट ट्रॅव्हल्स जे असतात त्यांना जिथं थांबवायचं ते रात्री बेरात्री कुठेही थांबवतात. म्हणजे त्यांच्या टायमानुसार. मग आपल्याला आपल्या जेवणाचे टाईम वगैरे मॅच होतच नाहीत त्यांच्या सोबत.
बसमध्ये बसून पण खाऊ शकत नाही ना आपण असं टिफिन जरी घेऊन गेलो घरच तरी जमत नाही ते.
खूप अडचण अडचण असते माणूस हायटेड जर माणूस असेल उंचीला जास्त ते तर माणूस बसमध्ये. बसू शकत नाही.
हो,
खूप त्रास होतो बसमध्ये बसायला. आणि ट्रेनचा प्रवास ना असा कमी खर्चा कमी खर्चाचा आहे म्हणजे. तिकीट पण खूप कमी प्रमाणात आहे त्याच. त्याच्यामुळे ट्रेनचा प्रवासच मी नेहमी प्रेफर करते.
तेच मध्ये आहे ट्रेन प्रवास.
हम, मला खूप जास्त आवडतं कुठेही जायचं म्हटलं तर मी आधी ट्रेनचच. प्रेफर करते.
ट्रायव्हल्स किंवा बसला काय होतं मग सगळ्या गोष्टीला प्रॉब्लेम फेस करावा लागतो त्याच्यामुळे मग ट्रेनचा. प्रवास.
त्यांना तर लहान मुलेच.
हो खूप चांगलं आहे. परब. हो पोरं बसत नाहीत ना एका ठिकाणी. परापासत नाही हा हा, खूप त्रास.
तुम्हाला कोणता प्रवास आवडतो.
ट्रेनचाच प्रवास चांगला वाटतो दूरच्या प्रवासासाठी त्यांचच चांगला आहे. मग जवळचा कुठे प्रवास असेल तर मग बस ठीक आहे मग आपल्याला बॅचलर असल्यामुळे. काय वाटत नाही मग आपल्याला काही पोरबळाचा संबंध नाही तिकडं आणखी.
बरोबर बरोबर.
हा, पोर कसं बसतात वगैरे ट्रेन मध्ये झोपायला वगैरे स्पेस असतो. याच्यामध्ये नाही मग बसमध्ये पोराना खेळता येतं जोपता येतं काय वाटलं तर फिरतात पोरही. पण ट्रेन जर पण कसं अ रिझर्वेशन वगैरे असेल तर मग खूप आरामशी जात. हो असती बरोबर जनरल मध्ये नाही हो जनरल मध्ये नाही जमत. जनरलचा एकदमच कुठलेही लोक घु''--'' तात काही करतात.
त्याच्यामध्ये किती म्हणजे ऑप्शन्स असतात म्हणजे सगळ्या गोष्टींचे एसीचे असतात टू टायर. पणताय त्याच्यामध्ये पण त्याच्यानुसार फॅसिलिटी मिळतात.
फॅसिलिटी आहेत. ट्रेनला पण भरपूर फॅसिलिटीज आहेत आपल्या घेण्यानुसार मग.
बरोबर हाय. बरोबर.
हम् पैसे जसे भरू आपण तस मग ट्रेनचा प्रवास पण आपणला आहे.
भरपूर भरपूर. तेच तर ना मग माणूस शंभर रुपयापासून ते चार हजारापर्यंत प्रवास करू शकतो ट्रेनचा.
हो, बस तस नाही बस. सदसं काही नाही सगळ्यांना सारखं तिकीट आहे सारख्या गोष्टी आहेत बस.
हो हो. म त्रास नाहीये ए ह दोन घंट्या सा. छान आहे बसचा प्रवास
एका दोन घंटे सुद्धा काही लोकांना सहन होत नाही
नाही होत बरोबर कोणाला कोणाला उल त्रासहोत म्हणजे बस ला बघितलं की काही काय लोक लोकांना तो उलटीचा त्रास होतो.
तच नाही होत मग
बरोबर
रिझनेबल पण आहे ना म्हणजे सर्वच लोकांना परवडण्यासारखा आहे आपला ट्रेनचा प्रवास
हो हो हो हो
गरीब असोत की श्रीमंत असोत कुणीही करू शकतात.
बरोबर आहे तरी पण आता बरेचसे लोक विदाऊ म्हणजे बिना टिकटाचे तर चढू शकत नाही आधी तर असं होतं ना लोक चढत होते तिकीट न काढताात च चढायचे म्हणजे ट्रेन मध्ये, हो पण आता तस नाहीय आहे कारण आता प्लॅटफॉर्मच पण तिकीट बघताय लोक प्लॅटफॉर्म वर लोक येतात त्यांची पण तिकिट काढाव लागत हॅलो हॅलो हॅलो तुमचा आवाज येत नाही पण कॉल चालू आहे तर तुम्ही बोला तिकडन